हा बोल
ऐकू यायलय काय? मला खेकडयाची करायचा रेसिपी पाहिजे होता. मग सांग हा हा नाय प्राई नाय आमटी
आमटी काय अ हे बघ खे खेकडा पहिला स्वछ चं ते पाय असतात की नाय ते सगळं त्याच सपरेट करायचं. आणि ते डोकं असतं की नाय ते फोडून की नाय ते वरचं कवचा असतोय बघ कवच्या टोपिवानी ते साईड ला काढायच साईड ला काढलीस मग त्याच्यात ते एलो येलो असतय बघ
हा
हा ते काढून एका वाटीत ठेवायचे. हा आणि ते वरच टर्फल काढून घायचा आणि ते खेकड्याच पाय वग स्वच्छ धुऊून घ्यायचं सगळं पहिला त्याज्यावर सगळं अस घा हे असतय चिळवाट चिळवाट असतय ते सगळ स्वच्छ च्छ धुवून घ्यायच धुतलीस त्याच्या ते छोटी छोटी पाय असत्यात बघ
हा
ते पाय सगळं मिक्सरला लावायचं.
हा.
आधीचे लोक ते खलबत्यात चेच होतय होतय. आधीचे लोक खलबत्याला चेचून त्याचं चं व्हाईट व्हाईट त्यातन हे येतय रस येतय पाणी येतय. त्यातन त्यांनी करत होती पण आ मला होत नाही तसं आता आता आपण मिकं मिक्सर ला लावायचं. मिक्सरला लावायचं पाणी घालायचं. पहिलं बारीक होतय की नाय तेव्हा पा त्यात पाणी घालायचं. पाणी घालायचं आणि हलवायचं असं पूर्ण हलवायचं आणि ते शोधायचं त्याला
हम्म
शोधायच आणि परत ते पाणी साईड ला ठेवायचं आणि परत ते हाय असतात की नाय कवचे तेन उरलेली आणि परत बारीक करायचं. एकदमच बारीक करायचं नाही सगळं. जरा जरा जरा जरा बारीक करायच. तू सग तू जरी एकदमच टाकलं भांड्यात तरी त्यातनं चार वेळा पाणी काढायंच अस असतंय. आणि ते मिक्सरला लावायचं परत त्याचा कवचा मिक्सरला लावायच आणि त्यातन रस काढायच, रस काढली आणि परत ते मिक्सर लावायच आणि रस काढायचाय. पूर्ण ते कवच्याच असं नुसतं कवच्या कवच्या राहिलं पाहिजेत ओ. तोपर्यंत काढायचं म्हणजे, दोन तीन तीन वेळा झालं की, होतयच ते. काय मग ते कवचे टाकून द्यायचे, आणि ते अ खेकड्याच ते खलते असते बघ त्याचा मोठा पार्ट अंगाचा पार्ट ही सगळी साईड ला ठेवायचं. आणि ते नांग असतात बघ, नांग पण साईडला ठेवायचं. ते मिक्सर ला लावायचं नाही.
हा.
हं मग आता आपण मसाला तयार करूया आमटीला.
हा.
आमटीत काय काय घालायचं? टोमॅटो त्यान कांदा त्या काय घालायचा नाही. खोबरं, कोथिंबीर. नाही. नाही. कांदा टोमॅटो टोमॅटो घालायच नसते म्हणा त्याला. म्हणजे मला पण हे माही सासू पली कडची सासू सांगितली मस्त होते खर आमटी. जिरं घालायचं. जास्त जिरं घालायचं. खोबरं अल्ल, सूण आणि कोथिंबीर
हम्म
हे चारच आयटम घालायचे. टोमॅटो घालायचं नाही हे घालायचं नाही पण पहिलं टोमॅटो घालायची, पण आता बंद केल मी आता मला जस ते यांना आवडलं ते खोबर नुसत घातलेलं आमटी, म्हणून चांगलं लागलं. म्हणून की नाही, मी ते टोमॅटो घालायच बंदच केल. आणि त्यात तेवढं घालायचं. आणि ते मिक्सरला लावून घ्यायचं, जिर खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण पाचच आयटम घालायचं. आणि हे मिक्सर ला एकदम बारीक करून घ्यायच. आणि आता आपण कसं चिकनला त्या फोडणी घालतोय की नाही. तेल टाकायचं तेलात मसाला टाकायचा.
हम्म.
मसाला टाकायचा. मसाला छान तेल सुटीसपर्यंत भाजून घ्यायचं. तेल सुटलं की त्यात चटणी तू रोज जेवढा घालती तेवढं जर ह्याला चटणी जास्त घातली तरी चांगलं टेस्ट येतय. आणि मीठ टाकायचं. आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत, भाजून घ्यायचं. आणि पूर्ण असं तेल सुटायला पाहिजे, त्यात न. तोपर्यंत भाजायच, भाजलीस की हे खेकड्याच आपण पाणी काढलेल असत की नाही. ते पाणी त्यात ओतायचं. खेकड्याच. ते पाणी वतायचं, वतून झालं की, त्याला उकळी येऊ द्यायचं नाही. वट्ट च उकळी येऊ द्यायची नाही आमटीला अ ह अजिबात उकळी येऊ द्यायची नाही आमटीला उकळी म्हणजे असं उकळूूनय ते उकळलं की फुटतंय मन आमटी ते. फुटून त्या अंड्याची आमटी कशी फुटतेय बघ अंड टाकल्यावर पाण्यात, तसं होतंय म्हणा तसं होऊन द्यायचं नाही, फक्त की नाही त्याला असं फिरवतच राहायचं. कंटिन्यू फिरवत राहायचं
हूं! मग कोथिंबीर टाकायचं काय?
त्यात की नाही हे घालायचं ग ते आपण कडला काढून ठेवलंय बघ अ ते
हा, हा, हा!
काय, काय ते पिवळ, पिवळ, त्यात टाकायचं आणि ते खेकड्याच नांग ते तेलात तस टाक त्याला टाक किंवा ते पाणी टाकल्यावर टाक चालतय
हा!
काय आणि त्यात की नाही आता ते नांगा आपण कड्याला काढून ठेवलल्या बघ ते पण त्यात टाकायचं. आणि ते अ पार्ट त्याच्या अंगाचं ते पण त्यात टाकायचं
हूं हूं!
आणि उकळी येऊन द्यायच नाही हलवत राहायचं, हलवत राहायचं, एक दहा मिनिटं हलवत राहायचं त्याला
बरबर चालते करणार आहे. तेच मला वेगळं माहिताय
तू कसं करतीस
मी आमची मम्मी सांगितली ह्यांनी वेगळं
हीकड करतात की नाही ही पद्धत, ही मं मी सांगितलोय की नाही? ते आमच्या इकड करतेत ती पद्धत झाली, आमच्या तिकड माहेरी कसं करत्यात टोमॅटो टाकत्यात.
हा!
चिंच टाकत्यात असं आमच्याकडें पद्धत
आमची मम्मी मला सांगितलं, कसं म्हणजे अ लसूण टाकते आमची मम्मी, तेल काय आणि लसूण चि सून घ्यायचा लसुण मग तेल तेलात हळद जरा लसूण, आणि ते हे काढला असबग पिवळ पिव पिवळ पिवळ टाक टाकायच त्यात ते टाकलं ते टाकून झालं क नही चटणी टाकायचं मग चटणी टाकून हि आहे बघा मी काय काढला सगळं
हूं हूं!
ते सगळं त्याच्यात टाकायचं, टाकून मग चट सगळं फिरून घ्यायचं नंतर त्यात टमाटो पण टाकायचाय वाडते बहुतेक टमाटो पण टाकायच त्यात मला तेवढं कधी करत नही नही मी तेवढं माहित नाही मला
हा, हा, हा!
टमाटो पण टाकते आमची मम्मी, असं हीच्यानून टाकत्या म्हणजे एकदम हाताने हे करुन मॅश करून अस ते काढून टमाटोच हे टाकत्या, मग हे फुटू नही बोलून काय करत्यात माहिती का तिकडं पिटलावता जरा
पीठ लावलं की कसं होत घट्ट होतोय ग पिता येत नाही
म्हणजे लई लई नाही जरा असं वलं म्हणजे ते खुटत नाही म्हणा आमी होय आमची मम्मी सांगते मला तस मी पण तसच ट्राय करतो तसच करतो आमच्या मीला फोन लावून विचारूच कर
हम्म हम्म हम्म
इकडचं का मला माहित नाही तेच म्हटल एकदा करून बघ इकडच स्टाईलचम््
तुमची तिकडची पद्धत वेगळी आमची मम्मी कस करते आमची मम्मी कसं करते का अ सगळं आम्ही चिकनला जस म म य करतो तस य करून करत म
चल तर हेच घट होती आणि मसाला घटला तर आणि जर घट होत नाही
नाही ते नाही आम्ही येत इकडं तर असं का पाणी जास्त होतय का ते जरासच पाणी करायचं नाही पाणी जास्त करायचं ग आमटी पितात म्हणूनच सांगल तुला
होय बघत की ट्राय करू बघतो तस कस होते हम् कस होते
हो करून बघ मस्त लागते ते पण दादांना पण आवडल बघ
तेच करणार आहे जर करणार आहे जरा करून जाणार आहे म्हणताना
मला जाणारेस
तुमचं उद्या शाळेत हे आहे हो कोण येणार आहे ते शाळेत फंक्शन कोण तर येणार आहे शाळेत त्यांच्या मग त्याला गुजराती फॅन्सी ड्रेस सांगितलंत गुजरातीच मग ते आणायसाठी आवरून जाणार आहे लोक
हम्म हम् आल्यावर जरी तू आमटी जर गरम करणार असली तर आम शिजवायचं नाही
नुसत बारीक गॅस ठेवायचंत
बारीक पण गॅस ठेवायच नाही त्याच्या जवळ उभारून हलवायचं ते गरम होतपर्यंत कुठतचतील
होय हम्म चालते की बघतो कस होते मी पण काय अजून हां ब एक मिनिट
हा
हलो
मगशाच येऊ तिड कुठून आलंत बघ घरात सगळं
कुठली माशेची
सबळ
सगळे माातशे माातसे मसाले घरात
हो भाई काय अजिबच वाटायला लागलय मला
कच कच कच कीिसानी जरा हा हा थांब एक मिनट थांब चालते का शू कर े हो शिकर करू अं